कसे
मस्त, तू?
हा काय चाललंय
काही नाही निवांत, तुझं काय चालू आहे?
काय नाही मी पण बसलीय पाऊस चालू आहे पावसाचा थंड ह्याच्यामध्ये तर झोपायचं चाललंय पण
पावसामुळे खूप गार लागतय बाकी काय?
हो, आमच्या इकडे पण खूप थंडी आहे.
ओके, काय म्हणतं पावसाळा अस पाऊस असा आहे की, आता सध्या पाऊस वारी पाऊस असतोच नाही का?
हो, हो सध्या खूप पाऊस आहे, खूप जोरात पाऊस चालूये आमच्या इकडे.
हो मग त्याच्यामुळे काय होतंय रेंजचा पण प्रॉब्लेम येतोय आता आवाज येतोय का माझा?
हो हो येतोय ना. माझ्या इकडे माझा येतोय का?
हां, थोडासा कट होतोय मध्ये.
अच्छा, रेंज प्रॉब्लेम आहे पावसामुळे पाऊस खूप जोरात चालू आहे त्याच्यामुळे.
ओके अन नाही काग पुण्यात नाही का. खूप पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
हो, आमच्या इकडे पण मी जिथे राहते तिथे पण भरपूर प्रचंड प्रमाणात रोडवर पाणी वगैरे भरपूर झालं होतं, तर वाहने अडकून पडली होती.
आणि म्हणजे माणसाला इकडे-तिकडे जाण्या-येण्यासाठी रोड, वाहतुकीची सुविधा आहे. जास्त उपलब्ध नाही होत ना? म्हणजे प्रॉब्लेम होतो जाण्या-येण्यासाठी पाऊसा तसं मुलाच्या शाळा असतील तर शाळा, या मागच्या पावसामध्ये एक तर बंद होत्या दोन
ठेवल्या होत्या. हो, बंद.
अं म्हणजे असा होतोय पाऊस, की सध्या पुराचीच परिस्थिती निर्माण होते. आणि नाहीतर मग काहीच होत नाही.
हो, खरंय पाऊस प्रचंड चालू आहे. त्याच्यामुळे सगळीकडेच लोकांना प्रॉब्लेम फेस करावं लागतंय शेतकऱ्यांना पण भरपूर प्रॉब्लेम अं येतोय सध्या, पाऊस जास्त झालाय त्याच्यामुळे.
बरोबर आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं तर आहेच आहे नुसकान आणि नुकसान आणि आपल्याला त्याचा परिणाम भोगावा ला होतो असा, की आपलं दैनंदिन जीवन आहे ते सगळं विस्कळीत होतं. आणि शेतकऱ्यांचं म्हटलं, तर पिकांचं जे आहे ते नुकसान होतं त्यांचं. आणि त्याचा परिणाम त्यांनाच काय, आपल्यालाही भोगावा लागतो शेतकऱ्यांचा म्हणे. म्हणजे अशी परिस्थिती होते. पण आपण जिथेच राहातो तिथे परिस्थिती म्हणजे माझ्या शहरातली पैकी शाळेतून घरी जाणे किंवा मुलांना, आपल्याला कामावरून घरी येताना, खूप अवघड होतं. मला तरी असं वाट आणि पूर्वी सारखा पाऊस, मला वाटतं नाही राहीला. कारण त्या आता इतका धो धो असतो, जायच्या यायच्या वेळेला. कि जाणं येणं कठीण होतं, पूर्वी शाळेत आपण जायचो तिकडे खूप पाऊसात मज्जा यायची जाताना. शाळेतून घरी घरातून पण आता कुठे थांबून आडोशाला अस थांबावं, अशी पाऊसाची पण परिस्थिती नाहीये.